हॅलो
हां बोलं
हां तुमं चवलं सरं
हो झालं की तरी आंज थोडां उशीर झालां
कां बरं.
अगं बाहेर गेले होते सकाळीं मध्येचं उद्यांची तयारी-
हो.
आणतांत. हो आणि आंज भाजी पणं बघांयची होती आजच्यां पुुरती कांहीं तरी करांयला. पणं भाजीच नाहीं इथं कुठं.
भेटतं नाहीं कायं.
म्हणजे भेटची आंज कसं सगळें उपवांसामुळे एक एक जणं आठवड्यांची पणं भाजी घेऊंन जातांत नां- मंग ते आंज- फक्तं सगळीकडे रताळे शेंगा केळी सगळं उपासांचंच बटाटे वगैरें असंच होतं.
हां हां.
म्हणजे जास्तं करूंन आमच्यां इथं. उद्याचं माझां असां प्लॅन चाललांय उपासांची बटाट्यांची भाजी करावी- खिचडी आणि संध्याकांळी केलं- तर भगर आमटी, वगैरे एवढंच जास्त काही खाणं पण होत नाही उपासाचं.
हो नाही होत.
हो मग तेवढंच, उद्याच हा. ह. पण मला खिचडीच आवडत नाही मला काय माहिती घरात मी एकटीच अशी की मला खिचडी आवडत नाही.
आवडत नाही?
नाही.
शबुवडे पण नाहीत आवडत?
अ शाबू वडे खाईल एकाद दुसरा पण खिचडी एवढी नाही आवडत.
पहिल्यांदा ऐकते मी ना खिचडी न आवडणार म्हणजे असं तुम्हाला‌.
त्या सगळेजण मी ज्याला पण विचारलं ना म्हणजे कोण पण मला विचारलं ना शाबूची खिचडी वगैरे आवडते का मग मी नाही म्हणले की त्यांचे थोडं असे होतात की तुला कसे काय नाही आवडत? आमच्या घरात तर एवढे वेडेत ना रात्री झोपेत तून जरी त्यांना उठून खिचडीच नाव काढलं तरी उठून खातील ते.
हम्म. मिस्टरांना मदा तेच विचारलं म्हणजे आज मगाशी फोन केलता.
हा.
कि अ उपवास करणारे काय म्हणल उद्या तुम्ही? म्हणल उद्या शाबूवडे आहेत का करतो म्हणले मग.
बरंय. आहे ज जस क जास्त करून आमच्यात तर करतातच होता पण वडे वडे ते बघू तेलकट नको म्हणतात. पप्पा खायला जास्त त्यांना आवडत नाही तेलकट हम्म. आणि जसं आठवड्यातून एकदा तरी काहीतरी तळण होतच त्यामुळे ते नकोच म्हणतात आता मध्येच मी कोबी मंचुरी केली होती. त्यामुळे कोबी मंचुरियन. त्यामुळे मग त्यांना ते कसं एकदाच एक एखाद्या गोष्ट खाली तळलेली की मग दोन आठवडे, तीन आठवडे काय तळायचं सांगायचं नाही.
लय पथ्य पाळतात का?
नाही म्हणजे त्यांना तेलकट आवडतच नाही आधीपासूनच खूप अ आ आधीपासूनच कंटाळलेत त्या गोष्टीला नाही नाही. हा आवडतच नाही म्हणजे आमच्या घरात जास्त करून सरास तेलकट खाणं टाळतातच आधीपासूनच म्हणजे सगळेच.
हा हा.
म्हणजे डायट वगैरे पण नाही काय असंच आवडतच नाही जास्त तेलकट. एखाद्या वेळेस ठीक आहे हा. मग ते त्यामुळेच जास्त नाही. हा एखाद्याना रोज रोज जरी दिलं आणि सकाळ संध्याकाळ जरी तळलेलं दिलं ते खातात.
हो एवढं पण नाही की असाव लिमेट मध्ये ते पण.
हो हा ना. तेच आता उग उद्या आता तर ते उद्याचा प्लॅन तरी तेवढा ठरलाय. आणि जर समजाय एखादा वेळेस खिचडी नको वाटली तर मग साबूचे वेडेच करायचे.
हम्म ह ते मी एक बघितली होती की युट्यूब लाईक रेसिपी शाबूची ते आपण डोसा टाईप करतो ना. हा ते कसं एवढं मऊ होतं काय नाहीती एकदा ट्राय करायचं ते.
भगरीचं पीठ मिळतं की ग बाहेर
हा भागरीचं माहितीे भगरीच केलंय. ते शाबूच एकदा करून बघायचे होते म्हणून ते.
नाहीतर मग काय करायचं थोडस पहिलं शाबूचं करून बघ झाले तर ठीक नाही तर मग सरळ त्याच्यात काय कर भगरीचं पीठ मिक्स करून बघ. ते दोन्ही मिक्स करून होते का बघ.
हो.
किंवा डोसे पण करतात त्याचे किंवा भाकरी.
हा भाकरी डोसे डोसे म वाटते होतील भे पण मऊ होतील. नेहमी सांगता येत नाही.
होतील होतील थोडेसे जाडसर टाकायचे म्हणजे उत्तप्पा करतो ना आपण.
हा.
तसे जाडसर करून बघ होतील.
हा हा.
मी पण एकदा ट्राय केले होते ह्याचे फक्त भगरीच्या पीठाचे शाबुदाणा नाही घातला पण भगरीचे पिठाचे मी डोसे केले होते माऊ झाले होते पण मी जाडसर बनवले हो प
म्हणजे बॅटर करून आपण डोसे करतो तसं का?
हा बॅटर पातळच ठेवायचं पण लई पण नाही. थोडस मीडियम आपण डोश्याला कसं करतो तेवढ्यापुरतं पण त्याची जाडसरच टाकायची म्हणजे आता एकच चमचा एकदाच दोनदाच फिरवायचा असे पूर्ण राऊंड फिरवायचं नाही तवा भरून.
हा म्हणजे थोडं जसं पातळ करायचं नाही खूप?
स्पंजी होतात मग ते नाही नाही स्पंजी ज होत असत ते बारीक टाकले ना आपण बॅटर किथे स्पंजी होत एकदम.
हा हा.
आणि जाळी पण फुडती त्याला छान सेम असं उत्तप्पा आपण खातो तसच होतं त्याच.
हा तेच कि म ते एकदम असं पातळ फिरवून मोठं केलं की कडक होत असेल जाडसर थोडस ठेवावं लागत असेल ना?
हा तेच एक दोनदास फिरवायची पळी त्याच्यावरून. मग ते बरोबर छान होत हा खूप आहे.
खूप वर सुटले?
तेच म्हणते नाही तर पाऊस नाही पण वारा जास्त आहे.
हा हा.
तास तर वाऱ्यात नको वाटतं जायला हजार पण वाटतं इथं परत.
काय वातावरण चेंज होते तस बॉडीमध्ये पण चेंज होतय.
हो आणि थोडस कालपासून थोडस सर्दी सारखं वाटतंय. का वाऱ्यात जाव लागत काही ना काहीतरी करायला आणि रात्री तर थंडीच वाजतीय आता.
हा ना.
आणि फॅन बंद करून तर झोपायची सवय नाहीये.
नाही मला तर झोपच नाही लागत.
तर फॅनचा थोडा तरी आवाज पाहिजेच.
पायाला जरी हवा लागली तरी बास मला.
हा. सगळे जण ओरडतात आमच्या घरातले बाकीचे कि पोरीन काय घाण सवय्या नुस लाई पण फॅन चालूच असतो हेंचा रात्री पण. मग मी म्हंटलंय मग फॅन दिलाय कशाला लोकांनी वापर काढलाय कशाला.
तेच की आता बंद करून काय आहे. असं पण नाही वापरलं काही किती असं लाईट बिल येणार आहे.
अ बघ दोन वर केला तरी तेवढंच लाईट बिल येणार आहे पाचवर केलं की तेवढंच लाईट बिल येणार आहे. बटन तुमच चालू आहे ना विषय संपला लाईट बिल येणारच आहे मीटर इकडें चालू राहणारच आहे. तरी पण आमच्या काकूच्या घरात नाही दोन वरच दोन वरच असत आता बघ चालू झालं त्यांचा उन्हाळ्यात फक्त पाच पर्यंत असत. आता जे चालू होत दोन वर की त्यांचा फॅन तो आता डायरेक्ट पुढच्या उन्हाळ्यातच पाचवर जाईल.
एवडा?
हा. काय नाही ते त्यांना काय प्रॉब्लेम आहे फॅनबद्दल. इथं आल्यावर पण सारखं ते दोन वरच करत बसतात. पप्पा म्हणते त्यांचं काय चालू असतं सारखं दोन वर दोन वर दोन वर.
म आमच्या आजीकडेच सेम.
हा. आमच्या इथं यांच्याकडच आहे तसं आजी पण नव्हती आमची तशी. आमच्या आजीला फॅन लागायचा सारखा.
नाही म्हणजे असं नाही की त्या त्यांच्या घरात तेवढ्या एकट्याच आहेत पूर्ण त्यांचे घरात तसे आहेत. फॅन अ एक पण. ठरलेल्या, मग स्पीडच्या पुढे जाऊच देत नाही.
हो तेच आणि आपण जरी करायला गेलो तरी आपल्याला ओरडतात की नाही नाही तेवढंच राहू दे. हा आहे आमच्याकडे सेम आहे पॅटर्न तसा.
हम्.
किती पण उकडू दे काही होऊ दे तेवढाचफॅन ठेवायचा उन्हाळ्यात
म्हणजे असं बचतच्या माग लागलेत ते.
हा तसच म्हणावं लागेल दुसरं काय. तरी बघू मी अजून एखाना सांगेन तुझा नंबर मग एखाद्या वेळेस देईन.
हो हो चालेल ना.
म्हणजे
रविवारी रात्रीपर्यंत पूर्ण करायला म्हणले सगळ्यांनाच. आज शुक्रवार ना? नाही माझं नाही दाखवत ते, पण सांगितलं म्हण्लयावर कराय तर लागल.
हो. पर्सनल मेसेज आले असतील की.
आलाय का?
हो मला तर आलाय.
हम्म हम् हम्म झालं एक माझी मोठी रक्कम होती ती तर झाली जमा.
हो हो म्हणली मला दिदी काल तू सांगितली तिला म्हणून.
हो.
बाकी मग शॉपिंग वगैरे काय करायचं कधी ठरवलंयस.
आता करायचे म्हणते सुरुवात हळू - हळू कारण एकदम त्यावेेळेस. काय राहतं काय राहून जात असं.
काय प्रॉब्लेम नाहीये. एखादी रात्र सुद्धा आपण नंतरची सांगू शकत नाही.
हा.
माझी तर त्या दिवशी इतकी धावपळ झाली बघ. मी डिसेंबर मध्ये आमची प्रॉपर सगळी शॉपिंग झाली. आणि आळम टळम चालू होता आमचा कि जाऊ दे. उद्या बघू उद्या बघू म्हणजे ते कपडे धुवायचे राहिले होते फक्त नवीन आपण डायरेक्ट वापरत नाही ना. मग ते कपडे मला दिदी काय म्हणली होती की. तुझं जसं वेळ भेटेल तसे ते एक - एक - एक कपडे तरी धुऊन ठेव म्हणजे आता. वरचे शर्ट्स फक्त वरचे शर्ट. त्याचे बंडी टाईप असते ना ते कॉटनचे सगळे. पाण्यातून एकदा काढून ठेवादा म्हणजे सगळे लंगोट. वगैरे काढून ठेव पाण्यातून सॉक्स काढून ठेव. मी काय केलं हा करेन मी करेन मी एक. एका दिवसात पण मी करेन एका दिवसात पण मी करेन म्हणला. अचानकच रात्री पळवायची पाळी आली आणि. माझा असं झालं की बॅग सुद्धा पॅक केली नाहीये कपडे सुद्धा धुतले नाहीयेत आता मी काय काय करू? म्हणून अक्षश ती. हॉस्पिटलला गेली तर मी रात्री दोन वाजता कपडे धुऊन टाकलेत.
नाही हॉस्पिटलची बॅग तशी एक महिना आधीच भरावी लागते.
हा पण काय झालं अचानकच हिच्या पोटात दुखायला ना कळलं नाही. नंतर ना मग सकाळी. हा न आठव्या महिन्यातच बारा तारखेलाच आणि अकरा जानेवारीची तारीख दिली त्यांनी. आणि डिसेंबरच्या अकरा तारखेला तिच्या पोटात दुखायला लागलं.
अच्छा,
मी का सांगू करे करून आणि नंतर अचानकच.
हा. चालेल.
थांब त्या त्यामुळेच म्हटलं तू पण करून ठेवाली आदी सगळं.
हो नाही करायची ते आता तयारी आताचं. सध्या- सध्या ह्याची तयारी चालू हाय ते डोहाळे जेवणाची पुढच्या महिन्यातं.
हो, ते पण कराव लागेलं आधी लवकर.
हम्म.
चालेल मग चल, बोलू नंतर हा बाय.
बर.